हा. बोल, नमस्कार.
नमस्कार. बोला, ताई.
ह, काही नाही. मी ना, एक काम होतं, तुझ्याकडे. त्याच्यासाठी कॉल केला होता. तर मला ना. एखादा असं, फिरण्यासाठी. बाहेर फिरायला जायच चय. त्याच्यासाठी, एखादा स्पॉट पाहिजे होता. तर तुला माहिती असेल तर, सांगशील.
ह, आपल्या जवळचच पाहिजे का? स्पॉट तुम्हाला.
हो, नाशिकमध्ये. आपल्या इथे असं. आसपास जवळ. नाशिकमध्येच म्हणजे. म्हणजे असं, तिथे राहण्याची सोय पण असेल. वन डे, टू डेज असं नाही का? एखाद्या दिवसासाठी, दोन दिवसासाठी. आपण तिथे राहू शकतो. छोटे मुलं, एन्जॉय करू शकतात. तर खाण्यापिण्याची पण व्यवस्था असे, राहील. झोपण्याची वगैरे. असं मजा करू शकू. थोडस, रिलॅक्समध्ये आपण बसू शकू. असं गार्डन वगैरे. असं काही आहे का? असं ठिकाण पाहिजे मला. म्हणजे आपल्या, असं समजू की, एका आपल्या घरासारखं. घरा सारखं, असं.
अ आहेत ना.
कुठंय, ते?
अ ते ना, नाशिक पासून, तीस - एक किलोमीटर अंतरावरती आहेत.
हाव.
अ इगतपुरी तालुक्यामध्ये ना. कावनई, एक छोटस गावय, कावनई.
हा.
अ एकदम असं निसर्गरम्य. डोंगराचा भाग. खूप छान. असं, मस्त गावय तेे. त्या गावामध्येय ना. तिथे एक कपिलधारा रिसॉर्ट म्हणूनय.
ह.
आम्ही पण त्या रिसॉर्टवर गेलो होतोत. मस्त खूप, एन्जॉय केला आम्ही तिथे.
हो, का? ह, ह, ह. मग जेवणाची सोय वगैरे? असा सर्वि्स चांगली देता का ते?
हो, सर्विस छान दिली. आम्ही पहिले गेलो ना, आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो.
हम्. हम्म, हम्म.
आम्ही ना, उन्हाळ्यामध्ये गेलो होतो. मग आम्ही गेल्यानंतरय ना, त्यांनी आम्हाला पहिले ज्यूस वगैरे दिला. मग त्यानंतर जरा वेळ मधी, एक- दोन तास गेले. मग, त्यानंतर आम्ही जेवण के केलं, मस्त जेवणामध्ये मग पनीर भाजी शेवभाजी, पापड, लोणची चपाती, भाकरी
हम्, हम्. आणि म्हणजे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही पण, असत का?
हो. व्हेज आणि नॉनव्हेज, दोन्हीपण असतं.
हम, हम.
टेस्ट व्हेजची पण एकदम मस्त असते आणि नॉनव्हेजची तर आम्ही नॉनव्हेज नाही खात. त्यामुळे, नॉनव्हेजची नाही सांगता येणार. पण व्हेजची छान होती. मग नॉनव्हेज ची पण, छानच असणार.
हो हो हो हो. हम्म आणि नंतर ना मग संध्याकाळी वगैरे असं. नंतरन जेवण आणखी कधी म्हणजे हे सकाळचं जेवण झालं ना.
काय म्हणता ताई.
तू आत्ता सांगितलं ते संध्याकाळ सकाळचं जेवण होतं ना?
हो सकाळचं होतं. आणि मग संध्याकाळी आम्हाला चार पार पाच वाज ताये ना, मस्त गरमागरम भजी, चहा.
हम्म हम्म हम्म हा.
म त्यानंतर म संध्याकाळी परत जेवण होतं. नऊ साडेनऊ वाजता.
हो का? हां हां हां.
हो आणि तिथे गार्डन गार्डन त छोट्या मुलांना खेळण्यासाठी एकदम छान, मस्त, मोठं गार्डने. त्या गार्डन मध्ये मुलांसाठी सरकुंडी, झोका. वेगवेगळ्या प्रकार गेम वगैरे. तिथं मग मुलं क्रिकेट पण खेळू शकता. फुटबॉल खेळू शकता. आणि तिथं स्विमिंग पूल पण आहे.
हो का? हा हा ह ह.
हो.
फोटो वगैरे काढण्यासाठी आहे का अशी जागा? फोटो सेशन करण्यासाठी. फोटो सेशन करण्यासाठी हा असं काही स्पॉट वगैरे आहे का तिथ? फिरण्यासारखे आणखी एक्स्ट्राचे? म्हणजे आपण जाऊ शकतो. तिथं असं मंदिर वगैरे?
हो आहेत ना. तिथं एक कपिनधारा, कपिनधाराचं एक मंदिरे तिथे. कामाक्षी मातेचं. ते मंदिर पण खूप छाने. तिथं कुंडये.
हो हो. पाणी वगैरे असेल ना, नदीला खूप तिकडे?
अ नदी नाही. तिकडयना त्या रिसॉर्ट पासूने ना
आता आता आता जास्त म्हणजे तिकड पाणी पाणी असल्यामुळे काही भीती वगैरे नाही ना? ती थ. असं म्हणजे खूपच मधीय का? असं ते?
नाही नाही भीती वगैरे काही नाही. तिथं पाण्याचा काही संबंध येत नाही. ते जे रिसॉर्ट आहेत. हा तिथून आपल्याला फक्त मोकणे डॅम दिसत. पण मग ते दूरे तीथन. जवळ तिथं पाण्याचा काही संबंध नाहीयेत.
हो का? ह.
हो म
हम्म हम्म हम्म हम्म. हम्म.
ए सी रुम होत. जोपण्यासाठी पण छान सोय होती एसी रुम वगैरे होता. अ म सक काळी म आम्हाला परत नाश्त्यामध्ये उपमा पोहे.
होते का? हा ह.
हॅलो. म्हणजे उपमा पोहे, आपल्याला जे वाटेल ते आपण सांगू शकतो. हो आपण सिलेक्ट करायचे. उपमा पोहे. चहा वगैरे कॉफी.
हो हा हा हा, चांगलं आहे ना मग. टेस्ट वगैरे पण चांगली ना.
हो टेस्ट पण एकदम मस्त आहे. तिथे एकऊन आहे किल्ला पण आहे तो किल्ला पण खूप छान आहे.
''हं ''
आणि त्या रिसॉर्टच्या शेजा त्या रिसर्च रिसॉर्टच्या शेजारी ना. अ काहून हाय किल्ला.
कवना आहे का कवनाचा किल्ला आहे का.
हो तिथं किल्ला पण आहे ना त्या रिसॉर्ट तिथून तो किल्ला पण दिसतो.
हो हो हो हो हो हो,
आणि त्या रिसॉर्टच्या शेजारी तर ना एक मस्त एक. तेना मोठासा अस आंब्याचा बाग मोठी आंब्याची बाग पण येतिथे.
ती अ त्या बागेमध्ये म्हणजे असं गार्डन गार्डन सारखं आहे का.
कुठे.
तिथे आपण तू म्हणती बाग आहे तिथे असं जाऊन आपण म्हणजे असं बसू शकतो. तो वगैरे असं पण आहे का.
हा बसू शकतो. तो अ आंब्याचा भाग येतो.
आंब्याचा भाग.
हो आंब्याचा भाग लावलेला आहे तिथे. आणि एकदम पूर्ण डोंगराचा भाग आहे डोंगरा एरिया आहे एकदम मस्त आता पाऊस. तळ्यामध्ये तर एकदम छान बघण्यासारखं असत सर्व. सगळीकडे डोंगर हिरवेगार झाले असतात.
रा धबधबे वगैरे पाण्याचे तिथं. पाण्याचे धबधबे वगैरे राहत पाण्याचे धबधबे वगैरे राहत असतील ना तिथे.
हा म ते डोंगरावरून पाणी पडतं ना.
हम् हम् हम् हम् तुम्ही फि म्हणजे आजूबाजूला फिरल्या होत्या. का तिथे बाजूला आजूबाजूला अस गेल्या होत्या का फिरायला बघ.
हो असं म्हणजे गेलो अ नाही पण मग त्या रिसॉर्टच्या तिथनं दिसत होतं सर्व.
हम्म हम्म हम्म हा,
आणि तिथं आहे ना आता पाऊस. तळ आहेत ना हो आम्ही उन्हाळ्यात गेलो होत आता पावसाळ्यामध्ये खूप मस्त असतं तिकडं.
हा का पण मग सुट चालू वगैरे असत का पावसळात कारण गुत ''--'' गतपुरी त्या साईड ला पाऊस जास्त असतो तर बंद वगैरे नसतं का मग काही.
पण मग रिसॉर्ट चालू असतं. ह्या वेळेस आहे ना पाऊस जास्त असला का त्यांच्याकडे भाताची लागवड वगैरे चालू असते. कारण तो कोकणी भागे मग तिकडे बा ''--'' जास्त पिकतो ना मग भाताची लागवड. चालू असते तिकडे ह्यावेे मध्ये.
हो का,
तुम्ही एकदा तिथं भेट देऊन बघा छान आहे एकदम मस्त आहे. तुम्हाला पण आवडेल आम्हाला तर खूप आवडल.
कसे रेट वगैरे जास्त आहे का.
हम् नाही रेट वगैरे काही नाही जास्त नाही येत रेट.
हो का रेट जास्त आहे का तिकडे.
नाही नाही रेट वगैरे जास्त नाहीयेत.
त्याची रेट वगैरे जास्त आहे का असं.
नाही नाही काही नाही त्यात ते आपल्याला डिस्काउंट पण देतात.
रेट जास्त आहे का म्हटलं रेट रेट जास्त आहे का तिकड रेट कश आहे तिथं.
नाही ना जास्त नाहीयेत त्यांचे रेट.
नाही ना.
नाही ते आपल्याला त्यामध्ये डिस्काउंट पण देताना. डिस्काउंट पण हो डिस्काउंट पण देतात.
हम्म हम्म. हो का चांगलंय ना मग तिथं जाता येईल ना आम्ही जाऊन बघू एकदा
हो तुम्ही भेट देऊन बघा आम्हाला तो आवडल तुम्हाला पण नक्कीच आवडेल.
ह.
आम्ही एक दोन दिवसासाठी गेलो होतो फॅमिली सोबत.
हो का ह ह ह चांगला असेल तर जाऊ शकत ह. जला कसं फिरायला फिरायला जायचं म्हणजे ना आपल्याला तो स्पॉट चांगला पाहिजे. तिथलं जेवण चांगलं पाहिजे. तर सर्वविस चांगली दिली पाहिजे. तिथले लोक वगैरे कसे असतात काय. आपल्याला असंच पाहिजे मग तू सांगते आता तू जाऊन आलील तुला माहिती आहे तर आपण जाऊ शकतो मग असं.
हा तिथ सर्विस तर खूप छान दिली त्यांनी आम्हाला.
हा हा हा. चांगले आहे आता कारण आता माझी म आमच्या आता जाव जाव मी गेलो होतो. तर ते ना काहीतरीच नाव लड लँड लँड अग्रो असं काहीतरी नाव आहे तिथलं ते रिसॉर्टच आहे ते पण एवढं एवढं म्हणजे छोटसच पण मग तिथलंय ना जेवण वगैरे काही एवढं मला नाही आवडलं अस हायजेनिक व्हत तिथ खास नाही बाकी हा गार्डन वगैरे छान होतं तिथं गार्डन म मुला खेळू शकत होते वगैरे फोटो काढायला छान होत ग्रीन पण मग तो ग्रास होता ना तो ग्रास जास्त वाढलेला होता त्याच्यात किड खूप होते असा नॉर्मल ग्रास नव्हता म्हणजे पाजे तशी सोय नव्हती तिथ अशी एवढं म्हणजे छान नाही वाटलं मग त्यांना इस्टाग्राम फेसबुक त्याच्यावरती इतकं भारी दाखवता आणि प्रत्यक्ष गेलं ना. तर मग ते एकदम वेगळंच म्हणजे पाहिजे तसं नाही. ं हायजेनिक प्रकार नाही तिथं म ते पाहुणच हे वाटत आपल्याला असं परत जाण्याची हा त्यांचचा रिसॉर्टच नाव कपिल दारा रिसोर्ट.
हो कपिल धारा रिसॉर्ट आहे तुम्ही तिथे एकदा भेट द्या. त्यांच इंस्टाग्राम फेसबुकला किंवा युट्यूबला जे जे दाखवलेलं आहे ना रीलस सगळं तस सच तिथे.
हो का हा हा हा हा बघल ना म. ह. एकदा चेक करून बघाल इं्स्टाग्राम फेसबुकला आणि नंतर ना जाऊन बघू मग.
हो बघा तुम्ही जे फेसबुकला इंस्टाला युट्यूबवर जे आहेत ना तेच तिथेही.
हो. हो हो चालेल मग ठीक आहे ठेव मग बाय गुड नाईट. हो हो चालेल ठीक आहे.